हॅलो हा काय जेवण तेन झालं
हा जेवण फराळा संकष्टी केेलई फराळ केला बघा तुम्ही झा तुमच झालं आवरल
हा आवरलंय आमचं पण सगळं आणि काय अ मला जर असं ह्याची माहिती पाहिजे होती अ अ म्हणजे वा वा ह म्हणजे हे वाडीचं आमचं दत्त आहेत ना त्यांची प्रचिती काय म्हणजे त्यांची प्रचिती कशासाठी म्हणजे काय तर त्यांचं म्हणजे मला जर थोडक्यात माहिती पाहिजे होती
हा हा हा अ हे हा दत्त महाराजांचे आपल्या महाराष्ट्रात तचे भरपूर ठिकाण
हा
भारतात पण आहेत भरपूर हॅलो हा
हा हॅलो यालाले कि आवाज
शजुला दत्त महाराजांचं एक ठिकाण आहे
हा
हॅलो आणि आपल्या इथे नरसिंहवाडी नरसिंहवाडी म्हणजे हा हॅलो नरसिंहंवाडी नरसिंह सरस्वती गुरुदेव दात त्यांचे पण ठिकाण आहेत
ह हा मला नरसिंवाडीचीच माहिती अ एक मिनिट म्हणजे मला नरहिं नरसोबावाढीचीच मला माहिती पाहिजे होती
होय काय
अ कारण मला गिरनची ती माहिती मला मिळाली या पण नरसोबावाडीची माहिती जरा सत
हा हा नरसिंहवाडी शिरोळ तालुक्यात नरसिंहवाडी म्हणून एक गाव आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं दत्त महाराजांचं वास्तव्य तिथं होतं अगदी नदीच्या काठावरच मंदिर आहे
हा
म्हणजे अगदी थोडासं जरी पाऊस एक आठ दहा दिवस जरी पाऊस लागला तरी पण कृष्णा नदी बर ओसंडून व्हायला लागते आणि लगेचच पाणी येतं महाराजांच्या म्हणजे त्या मंदिरामध्ये दक्षिणद्वार सोहळा लगेच होतो त्यांचा. होय होय. अगदी नदीचा काटातचं बांधलेलंय मंदिर ते.
हा.
त पादुका छान आहेत. मंदिर हेच्या. दत्त महाराजांच्या प्रत्येक गुरुवारी पालखी प्रदक्षिणा, नगारा असं भरपूर छान रम असतात तिथं. गुरुवारी आणि शनिवारी जास्तीत जास्त गुरुवारीच भक्त लोक असतात. पण महाराष्ट्रातन, अखंड महाराष्ट्रात देश लोक भरपूर येतात नरसोबावाडीला. शनिवारी पण येतात. शनिवार होय. शनिवारी पण दत्त महाराजांचा वार म्हणून शनिवार पण म्हणतात. शनिवारी पण लोकं भरपूर बसतात.
हा शनिवार पण दत्त महाराजां
होय-होय-होय. शनिवार पण हाय आणि शनिवारी पण येतात. भरपूर लोकं येतात. दत्त जयं
हा. मोठ्यानी साजरी होत्या काय? ज दत्त जयंती. हॅलो!
दशिणग्याला, पौर्णिमाच्या वेळेला दत्त जे असते कने, दत्त जयंती डिसेंबर महिन्यात
हा.
भरपूर भरपूर गर्दी असते तिथं. आठ दिवस सोळा असतो. आठ दिवस बनणार, सवावाढ दिवसत नाही एवढे लोक असतात तिथं. कृष्णा नदीच्या काटावर, होय होय. होय-होय-होय. भरपूर भरपूर लोक असतात. दर्शन घ्यायला. छान आणि नरसिंहवाडीचे नरसिंहवाडीचे हे ओ तिथले पेढ प्रसिद्ध आहेत नरसिंवाडीचे. लोक नरसिंवाडीचा पेढे, कुंदा खायला येतात जास्तीत जास्त माहाराजांचं दर्शन करून कुंदा, पेढे भरपूर घेऊन जातात. कवट बरफी मिळते. नरसिंवाडीमध्ये. परत आपली ड्रायफ्रूट्सची सगळी ती बर्फी मिळते. कुंदा मिळतो. बासुंदी सगळे ते कसं नरसिंवाडी आणि आसपासच्या खेड्यात भरपूर जनावरं आणि अ असल्यामुळं आणि शेती चांगली आहे त्यामुळे भरपूर जनावरं आहेत आणि भरपूर जनावरं असल्यामुळे दुधचा उ ळ भरपूर आहे. होय-होय-होय हो ते धर आणि नरसिंवाडीमध्येच भरपूर ठिकाणी बासुंदी पिण्यास मिळेल, अशी बोर्ड मिळतात.
ह हा.
कधी आलात तर बासुंदी परत खवा काय असेल सगळे दुधाचे दुग्धजन्य पदार्थ सगळे होय होय हो होय होय.
अ खऊन बघतो हह हाह.
भरपूर व्हरायटी हे बघाय, हे बघायला मिळतात. दुधाचे पदार्थ सगळे आणि पौष्टिकपणाय होय होय होय. दुध काय आणि दुसरं काय नसल्यामुळं फक्त दूध, साखर आणि आटवणं हे एवढंच
हे असतंय हा आणि हे मी एक म्हणजे असं पौष्टिक नाचण्याचा लाडूचं म्हणजे एक पदार्थ सांगते त्याची रेसिपी हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो, ना पो म्हणलं आरोग्यसाठी.
हॅलो अस चाले ती
हॅलो
काय चाल
हॅलो हां हॅलो येतंय का ऐकायला
ह मध आवाज कट झाला होता
हा हा नाचण्याच्या लाडूची रेसिपी फक्त नाचण्याचे लाडू काय मिक्स काय दुसरं काय करताय
नाही नाही फक्त नाचण्याचे लाडूची हा अर्धा किलो नाचणं घ्यायचं हा आणि
नाचणे दोन प्रकारचे मिळतात एक जरा अस लाल लालसर असतात आणि
ह चालतय म्हणजे कुठे कुठला पण ते किंवा ते कुठलं पण चालतय म्हणजे ते जाती असतात नाही त्यां स
हा हा नाही कुठला नाचण चांगला म्हणजे जास्त तांबूस असतो तो की काळापट असतो तो
तर तांबूस असतो तो चांगला असतो कारण आम्ही घरी शेतात पिकवतो त्यामुळे ते आमचं कस घरच ते तांबूसच असतय आणि काळपट हे दुकानात आम्हाला भेटतय अ एकदम कारपट चॉकलेटी कलर मग ते आम्ही आमचं घरचं जे येतंय ते तांबूसच असत हम्म मग होय मग आम्ही कसं आमचं घरचं येतात त्यामुळे आम्ही घरच्याचच बनवतो हम्म हा मग अर्धा किलो नाचणे घ्यायचं ते दळून आणायचं अ दळून आणल्यानंतर त्याला नाहीतर ते पीठ तूप घा नाही नाही प तसच दौडन आणायचं पीठ भाजून घ्यायचं हा हा पीठ भाजायचं मग ते घेऊन आल्यानंतर एक अर्धा किलो लोण्याचं तूप त्याला लागतंय
होय काय हम्म हम् म्हणजे अर्धा किलो लोहण्यात जेवढं तूप पडतं तेवढं
ते सगळं पूर्ण हा हा चारशे ग्रॅम पर्यंत पडते मग तेवढं तूप ते अर्धा किलो पिटायला लागते मग ते कसं आपण कडईत पहिला थोडं तूप घालायचं मग त्याच्यानंतर ते पीठ घालायचं मग जस पीठ घालेल तसं ते तूप पोहतच जायचं आणि ते ओलसर करून घ्यायचं मग ते भाजायला चालू करायच फुलं झालं भाजत भाजत म्हणजे ते पूर्ण पीठ तुपात भिजयला पाहिजे हा मग ते भिजलं की ते आपापच म्हणजे असं मऊ होतंय मग ते भाजायला चालू करायच ते पूर्ण भाजप भाजप त्याच तूप सुटायला चालू होतयज की मग तेज चाल्यानंतर ते तूप सुटाय लाले की ओळखायचं की भाजलंय हे पीठ
हा हा
मग ते भाज झाले भाजले की मग त्याला उतरून गार करायला ठेवायचं तो पर्यंत आपल्याला अर्धा? अर्धा किलो ला अर्धा किलो साखर पाहिजे असल तर अर्धा किलोला अर्धा किलो साखर घालायची नाही तर मग तुम्हाला कमी. पाहिजे अस तर थोडं कमी करायचं त्यातलं त्मिक्सरला फेटून घ्यायचं त्याच्यावर वेलदोडे फेटायचं बारीक हा
आणि कमी असेल आवडत तर कमी साखर घालते चालते.
चालतंय मग
का तशीच घाल्याची
नाही नाही मिक्सरला लावायचं. करायचं सगळं पिठीसाखर करायचं हा पीठ करायचं वेलदोड. पण बारीक करून घ्यायच मग जरा थोड्या तुपात नाही. तरी डिंक तळून घ्यायचं.
होय काय हा हा.
थोड्या तुपात डिंक तळून घ्यायचं डिंक तळलै कि मग ते थोडं ड्रायफूट आपलं बारीक करून घ्यायचं काजू बदाम पिस्ता थोडं थोडं बारिक बारिक बारिक करायचं. आणि ते पण एका पिलटीत ठेवायचं हा ते पण घालायचं म्हणजे तोंडात अस क टच करून झालं की छान वाटतय नाही त्याच्याबरोबर. म्हणजे ज्यांना आवडतंय त्यांनी घालायचं नाही आवडतं त्यांनी तसंच केलं तरी पण चालतंय पण. डिंक घालायचं कारण पौष्टिक असंतय आणि डिंक कसं हाडं मजबूत करतेय.
होय काय हा ह.
हा आणी त्यामुळं सगळं व्यवस्थित सगळं होतंय ना म्हणताना मग ते डिंक कंपल. सरी घालायचीच त्याच्यात छान वाटत कुरकुर अस तोंडात छान वाटतंय ते आणि मग ते गार झालेलं पिठात नाही तरी साखर ओतायची मग. सगळे एकजीव करून मळून घ्यायचं ते. मग साखर आणि पीठ हा मग त्याच्यानंतर त्याच्यात नाही. हा मळून घ्यायचं मग त्याला नाहीतर असं हे करायचं. हो मळायला तर वळायला घ्यायचं. च्या वेळेला वरून नाही तर ते अ. हे डिंकाच तळलेलं ते टाकायचं त्याच्यात. हा मग त्याच्यानंतर ते का हे पण ड्राय नाही खुश करायचं नाही तसच ते गोळ टाकायचं म्हणजे ते अखंड ते बा वळताना कमी ते बा
हा म्हणजे लाडूमध्ये ते डिंक यायला पाहिजे अखंड अखंड डिंक.
थंड अस एक यायला पाहिजे त्याच्यात छान लागते ते आणि बारीक केलं कि ते कर कर कर कर करतय. नाहि मग ते अखंड डिंक. कसं आपण यायला पाहिजे लाडूत म्हणताना ते तळलेलं तसच आखंड टाकायचं त्याच्यात ते छोटे छोटे छोट गोळे असतात ते किती साबुदाना सारखे मग ते काय तेवढं मोठ वाटत. टत नाही मग ते तसच त्याच्यात घालायचं आणि लाडू वळायचं आणि खायला पण पौष्टिक आणि मुलांना द्यायला पण बर मुलं कस आता आंबिल प्यायला पण दमत. त्यात हे करत्यात मग हे अस लाडू करून दिलं तर एक एक लाडू खाल्ले तरी पण ते
म पौष्टिक पण बरं पडतंय होय आणि नाच ना पौष्टिक असतो सगळ्या पद्धती
अ. होय,
छान वाटले तुमची रेसिपी आवडली मला करून बघते नक्की
मला पण ते म्हणजे दत्तांची माहिती पण थोडी मिळाली बरं वाटलं हा चाल हा ठेवा
लगे करू
अ थांबा एक मिनट आणि काय हॅलो